हा बोला
हा मग तो तुमचा चातुर्मास चार महिने चालणार आमची म्हणजे चुलत भाऊ जाई माझी ती कशी श्रावणार एका वेळ धरती तिचेे वडील करायचे सकाळपासून न खाता संध्याकाळी उपवास सोडायचा मग ते कुत्रा दारात आलं लाईट गेली आहे त्याच्यात हे करायचं खायच खायच नाही परअन्न
बंद करायचं हे तुमचं कसं अ श्रावणात
श्रावणत एकावळ धरत्यात त्यानी नवरत्नात कसं म्हणजे कुणा कड नऊ दिवस कडक उपवास करतात कोणकोणना एक टाइमिंग ला पण खात
होय होय बसता उठता करतात एक एक जण चालेल मग ते ह तुमचाकडं तुमचं ते म्हणजे अस कोणत तर अस लाईट गेल किंवा कुत्र दारात आलं तरीसुद्धा ते केबल बंदच
हो बंदच म्हणजे काळं कुत्रं तर आमच्या घरी कशी काळी कुत्रीेच आहेत ना सगळे काळ कुत्र म्हणजे समोर आले येतच आणि कधीतरी असं होतच न जाणे मग खायचं नाही असं अन्न
आ हा
तिने पण खूप वर्ष असं हे केलंय ते नवनाथ सागर वगैरे खूप व पुस्तकं वाच
होय, होय नवनाथ महाराजांच आमचा शेजारी आहेत नाही शंकर महाराजांच आणि नव नवनाथ माहा, ते महाराजांच तेनी नऊ मुलांना पुजायचं, वगैरे झालं तर शंकर महाराजांच ते पारायन करायचं सात दिवस मोठ्यानं. हो ते सगळीजण तिथं येऊन त्यांच्या घरी सगळीजण पाराला बसतात. सात दिवस त्यांनी मेन त्यांनी करतात ते आमच्या शेजारी कनी त्यांनी मोठ्यांनाच म्हणजे बसत्यात. त्यांनी मोठे म म्हणजे मुलगा आहे त्यांचा म त्यांनी बसत्यात त्यांनी बसले की म त्यांच्याबरोबर म्हणजे ज्यांची भक ते त्यांनी पण सात दिवस बसतात म सात दिवस झाल्यानंतर एक दिवस त्यांनी मोठ्यान अस म्हणजे, जेवण महाप्रसाद ठेवतात महाप्रसाद ठेवतात. रोज संध्याकाळी असं हरिपाठ. आरती म्हणजे त्यानी सगळं छान असं संगीतमध्ये मोठ्या ह्याच्यात असं भरपूर असं हे करतात. असस एइनजॉय केल
तेवढंच हे होतंय असं वेगळं होतय ते. हॅलो. हॅलो.
त्याने बाहेर गेलं कायकी बाई.
नाय आवाजहीच तुमचा याचा बंद झाला, हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा तुमचा आवाज यायचा बंद झाला.
मलाच झालं हो आवाजच इना म्हणता ना आणि हॅलो हलो कराल
नाही नाही, तेच तिकडून पूर्ण दोघींची पण रेंज गेली मग. हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा, आलेलं बहुतेक रेंज येत नसेल असं होत.
हा आता येतोय आवाज सोडा.
यालल्या.
हा मध्येच थोडस तेवढं जातय ते. मग आमच्याकडे कस असं नवरतन आम्ही पण फळं कर म्हणजे खाऊन असं करतो.
हा.
म्हणजे आमच्या गावाकड कसं तीन दिवस काही खायचं नाही तिसऱ्या दिवशी खारीक खायची मग आता आपण काही तिकडे जाऊ शक कत नहीं देवळात, मुला शाळा हे आणि एवढं कडक आपल्याला आणि आता कस
निबवत नाही आता नाही आताच्या पिढीला हे जमतच नाही ते पहिलाची लोक मग कस त्यांची कट्टर भक्ती होती आणि ती करत होती त्यानी जे करणार म्हणून अस त्यांचं ते हे होत त्यांना जमत पण होत. आणि आत्ताच कसं हे सगळंच बदललंय आणि खाण पिण पण बदललेय त्यामुळे ते कस आता
हम्म नाही माझे एकादशी वगैरे कडक असत की गोप गोकुळाष्टमी तर मी एकदा उद्या होती गोकुळाष्टमी आणि माझं मंडपाची शिलाईच काम असतय बसून बघितलं. ते वार आला मंगळवार ती होती बुधवारची. धरली मी मंगळवारी उपवास दिवसभर केला. असंच चारच्या टायमिंगला चहा करायच्या काळाला एक भाऊज गावातीनं फोन केली तई चहा पिला. जेवला का विचारला आधी अग आज उपवास आहे की, गोकुळाष्टमीच तू कागं धरलं नाही म्हणताना. अह आज कुठेही म्हंटली उद्या उपवास आहे कुठेही म्हटली कॅलेंडर बघितल तर दुसऱ्या दिवशी अ.
हाल तेज्या हा हा हा म्हणजे त्यांचा ध्यानी म्हणी नाही ते म्हणजे,
ह नाही नाही मग मंगळवार होता मंगळवार केला किती म्हंटली ग, उपवास सोडा नको म्हटलं आज मंगळवार एक घटला देवीच्या मनात होतं म्हटलं. दुसऱ्या दिवशी परत धरला पण नाही मला पूर्ण दिवस भूक लागली नाही बघ.
हा म्हणजे ती तुमची भक्तीच नाही हे. नाही मनाला आठल होता अस नाही तम,
नाही ते कोरना नंतर माझं कस झालं म्हणजे मैत्रिणी मिस्टर हॉस्पिटल आहे त्यांनी, उपवास करायचे नाहीत म्हणून ही केलं म्हणून मी गोकुळाष्टमी सोडली त्या काळात. असं काहीच नाही मनात मला आठ दिवस असं समोर जेवण घेतलं की ने ढे खच यायचे खाऊच वाटलं नाही अन्न ते आता करते की नाही दिवसभर भूक लागत नाही, बघा ती हीच म्हणजे रुटीनच झा माझ ते एकादश वगैरे अस की अस भूक लागत नाही आणि गोकुष्टमीला म्हणजे, चांगल मला त्यावेेळेस दमवलं म्हणल परत कधी असं सोडणार नाही बाबा. ह ह ह पई कस लहानपणापासून धरलेली आहे.
ह हा.
हा.
हा.
म्हणजे पहिल्यापासूनच केलेलं आहे त्यामुळ कसं हे चार एकादा
नाही आता हे एखाद वेळेला आता तुम्ही म्हणा आम्ही म्हणा आम्हाला सोसतय असं आत्ताच्या पिढीला नाही सोसत ओ.
हा.
हा. आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त म उदाहरण म्हणजे माझी आई आठवड्यात किती वार फक्त दोन वार शनिवार आणि बुधवार तेवढंच दोन वार सोडत होती नाही रविवार असा सोमवार असायचा, मंगळवार असायचा, गुरुवार असायचा, शुक्रवार असायचा.
आम्ही श्रावणात करत होतो की आमच्या दोघांच कि नाही उपवास असायचे भरपूर व्हायचे. शेजारचे किती उपवा करताय म्हणायचं? पण आता आम्हाला होत नाही कारण आता दोघांना पण व बीपीची गोळी चालू आहे विषयच सं
पण विषय संपला होय बीपी गोळी असली की काय
त्यांना विचार करायला लागतोय आता उपवास धरायचा कसा तरी धरतो काय खायचीच गोळी नाविलाजाई त्याला
नावीलाजय होय.
खाऊन चालतच नाही इथल्या आमच्या इथल्यान एकान चु कवली गोळी आणि त्यांचं सायक रिपेरीचं दुकान आहे तिथंच अटॅक आला त्याला लोक होती समोर त्यांनी बघितलं नेलं दवा खान्यात. मग नंतर तिथं शुद्ध वगैरे आल्यावर मग त्यान सांगितलं गोळीच खाल्ली नव्हती सकाळी मगं तीन चार दिवस असं हे झालं तोपर्यंत पॅरालिसिस वर गेलं त्याच
हा.
ते खूप होत या त्यामुळे मला सगळी जण स्ट्रिक्ट सांगतात पहिली गोळी खाल्लीच कायं. खाल्ली बाई म्हणायचं. गोळी न खाऊून काय? करायचं?
हा. हे गं माझं पण आहे बीपी वरच गोळ्या पण मी कधी हॅलो!
हा बोला रेंज जाती मध्येच. हा. हा मध्येच रेंज जायला लागली मग बीपीच्या गोळ्या
बीपीच्या गोळ्या माझ्या कधीतरी चुकतात म्हंटल्या.
नाही नाही चुकवायच्या नाहीत.
आह.
अजिबात म्हणजे परफेक्ट असं लक्षातच ठेवूनच खायची गोळी. चुकवायचीच नाही कसलीच गोळी.
साखर पण आहे त्यामुळे साखरची गोळी खाते पण बीपीची गोळी खायला जरा म्हणजे कधीत असं हे होतय माझं जे चुकतंय किंवा ते गडबडीत राहतय असं.
मगं तुम्हाला चक्कर वगैरे येत नाही असं?
चक्कर वगैरे काही नाही तेवढं.
मला पण येत नाही पण मध्ये ते गल्लीतलं झालं त्यामुळे तेच बायकोन गोळी बिळी चुकवाल काहीतर काम करून ठेवाल ग मुकाट्यान खात जावा म्हणून सांगितलंय गल्लीत सगळ्यांनी तोपर्यंत सांगून रिकमे झाल्या गोळी खात
माझी मुलगी पण तसच करते ह की मम्मी गोळी चुकवू नकोस आठवणी ना पहिला गोळी
नाही नाही शुगरची गोळी खाताय की नाही त्यावेळेसच बीपीची पण खायची.
मी सा जरा आंबील, ताक, सोडा घेते हा. तर असल्यामुळे ते हे होते ना.
मग आंबिल वगैरे चालते की नाचणीची
होय नाचण्याचं आंबिल आमचं काय घरचंच नाचणं आलेलं आहे. त्यामुळेळं हे करतो अ अाणि काय
काय नाही तुमची शेती आहे काय म्हणजे
होय शेती आहे आहे की आमचं. दोन आडीच एकर शेती मुलगा आहे कि मुलगा आहे वडील आहेत. माझे मिस्टर वारल्यात नाही आहेत मिस्टर लग्न होऊन सात वर्षात म्हणजे आमच मालक पोहायला येत नव्हत. अं वारले ते मग ते त्याच्यानंतर तर जरा लहान मुलं होती. थोडं दिवस सासरे बघितले सासऱ्यांना पण जरा कॅन्सर झालं त्यानी पण हे झालं एक्सप्रायर झालं. मग त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर लगे वडील जरा साथ दिलं मग वडिलांनी दिराने सगळंच बाजू काढून टाकली. हा मग एक बाहेर पडायच्या वेळेला त्यानी पन्नास हजार कर्ज देऊन मला म्हणजे एवढं हाय हे घ्यायलाच पाहिजे. म्हणून सांगितलं घेतलं की काय करायचं.
त्या काळाला पन्नास हजार म्हणजे झालं दोन तीन लाख
दोन तीन लाख मग त्यावेळी मग तसंच हे करून मुलगीच शिक्षण मुलग्याच शिक्षण मुलग काय आमचा बारावी केला. ही परिस्थिती बघून तो म्हणाला मम्मी मी म बारावी करतो बास करतो म्हणाला. शेती बघत बघत मग आमच्या भावा. कॉन्ट्रॅक्ट अस पुरसेस पुरसेस आहे मारवाड्यांचं मग ते त्याच्यामध्ये भाऊ म्हणाला ताई पाठवून दे. ते शेती करायला तर शेतीतच अडकून बसणार शेती नको म्हणाल मग ते सरळ हा मग ते भावाच्या आमच्या त्याला तिथ पुर्सेस मध्ये लावलं. आहे त्याला आपण एक वीस बावीस हजार पगार आहे. शेती पण बघतोय ते पण करतोय लग्न झालंय एक नात झाल्या.
शेती करायलाच पाहिजे की शेती कोण करणार परत
हे होतय चालतय पर हा परत कॉल करू ह